हॅलो!
ते बघ ते बघ, हॅलो! हा आवाज, हा येत येत.
हां बोला, काय करताय?
काय नाही आवरुन बसलेत. तुम्ही? होय बारता एक हाय.
हम्म, आमची पण बारकीच आहेत.
होय.
हा, आत्ताच काम आमचं पण आवरलं. आणि म्हटलं आता, तुमचा मेसेज तेवढ्यात आला आणि म्हटलं आता फोन करूया.
हा हा हा. ते आ
जेवण तेन सगळं आवरलं काय?
होय होय सगळं आवरून बसले, तुमचं?
आमचं पण जेवण ते सगळं आवरलंय आहे आता थोड्या वेळाने जेवायचं.
का?
तेच थोड्या वेळाने जेवायचं म्हटलं.
होय.
म आज काय रविवार स्पेशल.
नाही काय रोजचच.
हम कोणत्या भागात राहतात.
तिकडं अ रे हुपरी रेंदाळ.
हो का हा ते रेंदाळ मला पण ते त्यांनीच नंबर दिलेला तुम्हीच आहे का ते.
हा होय होय.
हा हा हा ह आम्ही इचलकरंजीला.
होय तिथं कुठं असताय.
हो इथे फॅक्टरी जवळ.
हा हा म्हणजे माझं माहेर तिकडचच आहे ना.
कुठे?
इचलकरंजीत.
सिटीमध्ये
डे हा सिटी इकड. कबनूरच्या इकडच्या खालच्या बाजूला. डेकन आहे का नाही हा.
म डेक्कनच्या पुढे आम्ही राहतो. डेक्कनच्या पुढे आम्ही राहतो.
हा हा फॅक्टरीत.
हा हो.
हा हा जरा घे ग जरा पाच मिंट. इथं विठ्ठल मंदिर पशी. स्टँड च्या पुढ हा.
ज्या जावेची मावशी राहत्या ते महाजन म्हणून आहेत त्यां महाजन म्हणून आहेत.
होय काय हा हा.
पोर आज घरात असतील.
हो आज रविवार सुट्टी असल्यामुळे पोरंसुद्धा घरातच आहेत.
हा हा होय.
हो हो.
अ एक आहे ती पहिलीलाय आहे दुसरी आहे ती अंगणवाडीत आहे हम. अ तुमची.
माझा अत्ता एक वर्षाचा हाय.
हा हां हां हां.
बारकाय हम्म.
हम् हम मग घरात स कोण कोण म्हणजे फॅमिल राहत की काय.
होय.
हम्म हम् हम्म. ते बरं पडतं फॅमिली फुल राहिली तर.
होय.
हम्म तुम्ही जॉब करताय का मग
नाही नाही घरीच असते.
होय.
हम्म तुम्ही.
मी नाही घरीच काम करते ते रुमा पॅकिंग ला देतात.
रूमाल पॅकिंग.
हा हा तो मा.
कसं म्हणजे कस कसं असतं.
तु म्हणजे तीन रुमाला असत तीन कलरचे.
हां
ते घडी घालून ते बॉक्समध्येध्ये पॅक करायचं.
हो का मग कसं क किती रुपयाला पडतं ते.
ते बॉक्स एक रुपयाला एक बॉक्स.
हो मग तुमचं होतं एवढं.
होय होतेय की.
नसं पॅकिंग करायचं.
हा घडी घालून पाॅठ करायच
हा हा हां हां.
हम्म
बरं आहे मग ते जॉब घरात बसल्या मुलांकडे पण लक्ष राहतं.
वर.
सगं राहात.
हम्. नऊ. ह. अ.
बाकी जेवण वगैरे काय काय झालं नाही.
आवरलंय बाकीच सगळं आता नंतर बाबा आल्यावर जेव्हा य.
ह ह ह.
अ म.
ह ह मग शेती वगैरे आहे का रेंद्रळा.
अ होय.
कसली आहे.
स्टँड वर हाय खाली रंडाव स्टँड वर.
हो का म्हणजे काय लावलं शेतात.
श शेतला आहे बेकरी आहे. ह. शेती नाही. त तर खेट लागला नाही. हा. हॅलो. हा आवर्जी ना काय.
हॅलो आवाज येतो आहे.
येतोय की.
आवाज येतो का.
हो हो यालाय की.
हा हा बोला.
हा तेच आता फोन केला त्या त्या मला. त्यानी म्हटले नंबर देतो तुम्हाला.
हा हा हां.
हा तुमच झालं टास. हा
हम्म.
हम. तुमचं झालेत काय कम्प्लेट?
आमचा टास्क. होय म्हणजे कम्प्लीट झालेला नाहीये अजून.
हां. हां. नाही माझ्या आत म चार आहेत करायचे.
हा. हां. हां.
हम्म.
माझे पण तेवढेच आहेत.
होय काय? म्हणजे झाला तर.
हो.
हा.
तरी बऱ्यापैकी झालं असेल तुमचं?
हो झालं.
तुम्हाला अस टाइम तेन मिळत असेल. कॉल-
अ होय. ते पॅकिंग करत करत करतोया.
हा हा हा.
हम्म. जाउ दे. हम्. तुम्हाला दुसरे टास्क आलेत का अजून?
बाकी काय आणि?
काय नाही. तर आवरून बसायचं सगळं.
हॅलो.
हा. ह
हॅलो.
हॅलो.
हां. आवाज येतोय?
येतोय. येतोय. पोर कुठे बाहेर गेलात का मग?
पोर आहेत अजून, घरातच आहे. आज सुट्टी आहे कुठे बाहेर वगैरे गेले- नाही ती लोक.
होय.
हम्म. हो खेळायले.
हा. हां. घरात
रविवारची सुट्टी असल्यामुळे त्यांना घरात टाइम मिळत-
होय.
तुमचं?
आं? हाय बारका खेळायलाय.
मग तुम्ही कोण कोण असता?
अ. सासू, सासरे, मी, मिस्टर.
हा हा हा हा.
हा.
माहेर वगैरे तिकडचच आहे का? इचलकरंजी हा. हम् हम. मग तुम्हाला असं कर्नाटकात वगैरे कर्नाटकच पडतं ना?
नाही. हे आपले रे उपरे रेडाळ.
हा. म्हणजे महाराष्ट्रातच आहे. हा हा म्हणजे- त्या साईटला मही कधी आली नाही ना? म्हणून म्हंटलं. हम्.
आणि तुमचं माहेर कोणतं मग?
माझं माहेर मुंबईचं आहे.
हा हा हा होय ह. हा. हम् कर्नाटक इकडं कागालच्या पुढ तिकड त्या साईड ला येते.
हा हा हां मला वाटलं ते बोरगाव वगैरे ते ऐकवय माहिती
हा बरं गावते तिखंड चालू होते बरं. गावकारत ग हम्म.
मला वाटलं तिकडचंच आहे म्हणून म्हटलं कर्नाटकात
नाही नाही महाराष्ट्रात येत आहे. हम्.
हम ह. तिकड सगळ चांदी व्यवसायत ना.
काय इथे कसला म्हणजे काय म्हणजे काय बघण्यासारखं रेंदळला
अ इथ असं काय नाहीय बघ सरखढं. दाडीी.
हा हा हां.
हम आपलं मग कोल्हापूरला आहे क रमताळा पन्हाळागड
हा हा हा हा.
गेलेला का नाही कधी मी
पन्हाळ्याला मी लग्न झाली त्या वर्षी केलेली त्याच्यानंतर अजून का गेलेलं नाही आहे.
हो हा. हम् जती बा
ह ज्योतिबाला जाणं नसते कारण की माझं माहेरच आहे.
हो हा हा.
हम्म ज्योतिबाच ज्योतिबा स्कूल चं मी माझं बाहेर असल्यामुळे मला ते तिकडे बरं पडतं.
ह हा. चळ. हा ह. यात्रा जात असश मग ज ज्योतिबाची यात्राला
हो जोतीबाजा हत्रला.
हा हा.
तुमचं माहेर को म्हणजे जोतिबाच आहे का खुठ?
मोठपू
हा हा हा.
हम्म. हम्म.
मग बरं असतं म्हणजे चैेत्रात वगैरे बरं पडत हम्.
यात्रस्य मला
हा हा.
गर्दी पण असते आणि दर्शन पण होत.
चपण आणि आमचं कसं तिथेच तिथे हे आहे ना. हो काय म्हणतात त्याला गुरवते नसतात ना आपल्या ह्याचं.
हो.
मग ते बरं पडतं म्हणजे दर्शन वगैरे अभिषेक वगैरे घालायला
हा दर्शन मिळते होय.
ह
हम.
बाळाचा आवाज येतोय लहान बाळ.
होय ते बॉक्स घेतलाय बॉक्स घेऊन खेळालाय.
हां हा हां मग आता त्याला दात वगैरे.. काय आलेलं आहेत काय त्रास वगैरे झालाय का त्याला.
जरा हा शी लागलेली तापा आलता.
हा मुलांना दातांचा प्रॉब्लेम झाला की खूप.
होय खूप त्रास देत त्रास होतोय.
मग त्याला डोस वगैरे असं काही दिलं नाही का.
दिलेत की सगळं झालंत आता ते डोस. हा दीड वर्षाचा आता.
हम् आता मध्ये पोलिओ वगैरे डोस पाजला तुम्ही.
होय आता गे लास्ट वीक मध्येच पाजलाय.
हम्म हम्म हम् तेव्हा आपण पो डोस वगैरे असले की खूप त्रास होतो पोरांना पण एक. त्याच दृष्टीने पण सगळं बरं आहे शासनाने काढलेलं ते.
हा होय जरा.
म्हणजे सरकारी घेता की असं तुम्ही प्रायव्हेट वगैरे असं काही. हा सरकारी चांगले असतात एकदम कडक डोस असतो त्यांचा.
होय
येतो पण ते बर आहे नाही तर. प्रायव्हेटमध्ये एकेकांना म्हणजे जे परिस्थिती नसते किंवा काय असते. तर त्यांना जमत नाही.
जमत नाही हो हे कसं सरकार म्हटलं सगळ्यानीच होते ना.
हो.
हम. होय मग ते तुमच्या परसने दिला का डोस.
हो दिलं माझ्या आता दीड वर्ष. वगैरे झालेलं आता पाच वर्षाच एकटीच आहे आणि. आणि एकटीचं आता काय झालेलं आहे सगळं.